हा बोला की ह म्हटलं आणि काय मग चहा वगैरे
थोड्या वेळा न,
हो
थोड्या वेळ न,
हा तुमच्याकडे महापूर वगैरे, येतो का नाही हो झाला आताच.
नाही ग बिलकुल नाही.
ठीक हां
तुमच्याकडे?
हो. पूर आहेत तुमच्याकडे पण जवळ हाय नदी. हो हो.
हम्म नदी हे.
नदी आलेला दोन हजार एकवीस ला दोन हजार नाही आलाव्हा नाही आला हा पण दोन हजार एकोणीस दोन हजार
होय.
म्हणजे इ ह चं पत वाटच
हा
पटल
ह. नाही.
हम्म. आमच्याकडे नाही जास्त म लोकांचं खूप हे होतय.